हा ती बोल ना काय करतेस खूप दिवसानी आठवण आली आमची.
अग आठवण तर दररज ते फक्त टाइम नाय मिळत.
हा टाइम तर मिळतच नाही तुला आता तर काय जॉब करतेय. सेटल झाली अर तू चांगली.
हा चांगली सेटल तस काही नाहीये पण घरी बसून काय करणार ना आणि... आपल्यातल्याच कलेला आपण वाव नाही दिला स्वतहून तर मग काय फायदा नाही एढ्या शिकलेला घरात बसण्यापेक्षा ते ऑफिस मध्ये बसते. तेवढं काही नाही.
हा तेच तर बरे आहे ना मला तर घरून टाइमच नाही मिळत त्यामुळे काही एक्स्ट्राच नाही करू शकत. पण छान वाटल तू पण पुढे गेलीस. म्हणजे आता छान झालं ना लग्न पण झालं मुलं झाली सेटल झाली. अजून काय पाहिजे आयुष्यात?
तू पण ना इथे अजून एक पोस्ट आहे क्लर्कची आणि.. तू पण व्यवस्थित कॉम्प्युटर वगैरे ओळखते येत तुला. तू पण जॉईन करू शकते.
नको नको ग बाई मला गरजच नाही येते एवढं काम एवढी घाई असते सकाळी आणि रात्री डबे भैरा त्यां लहनांच आवरा. जेजोबा मला नाही जमणार तरीही... पुढेच्या काळात लहान चिकव जरा मोठा झाला तर तर मग बघेन ठीक आहे.
ओके चालेल चालेल तरी पण काळजी घे वगैरे ठीक आहे.
रिकामा ऑडिओ हा घेते घेते बाय भेटूया बोलूया आपण अ... तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुला सुट्टी असेल तर भेटूया आपण.
हो भेटूया की.